हा बोला.
काय नाही बघा झालं का जेवण ते तुमचं?
हो झालं आताच कुकर लावून झाला माझ आता जेवायला वाट बघायची. कधी येतात पण मग जेवायचं, हा नाही आलेत आता काहीतरी आणायला बाहेर गेलेत मग म्हणलं ठीक आहे या. त्या आल्यावर मग जेवायचं ते जेवणच हे करणार हो ते.
हा हा.
काय म्हणताय तुमची मुलगी झोपली काय?
मुलगी नाही झोपली अजून खेळतीय ती.
अच्छा!
हा तीच चाल्लय हम्म.
काय घालते म ती कपडे म्हणजे तिला काय घालता तुम्ही रोज घरात घालण्यासाठी. ठी असं काय?
घरी तिला बघा टी शर्ट, पॅन्ट
अच्छा.
नाही हो, असलं जास्त घालते त्यास. म्हणजे अ फ्रॉक वगैरे असतात बघा ते. फंक्शन साठी वगैरे तेवढंच ते वापरते कारण ते नाही घालत ती जास्त.
अच्छा.
हम्म,
अ म्हणजे कसं सुटसुुटीत ह.
हा, ते पण आणि एकदम स्मूथ पाहिजे तिला असं टोचण्यासारखं कपडे घालत नाही तिन.
अच्छा म्हणजे मऊ कपडे हवेत.
हो, दीदे.
अच्छा मग आणि.
हॅलो,
हा, आणखीन काय बघ तिला ते ते तेच कपडे तुम्ही घेता तिच्यासाठी की लहान मुलांमध्ये. खूप असे वेगवेगळे कपडे असतात ना मुलींमध्ये तर खूप छान छान असतात. ते नायरा ड्रेस आता. आता कायतरी आलेला आहे स्कर्ट असतो छोटासा असा पूर्ण फुलवाला अस. तो ते पॅरलल पॅन्ट पण असते छोटे छोटे ते हे. पण असतात अ काय म्हणायचं फ्रॉक असतात खूप छान छान.
असतात हो. फ्रॉक म्हणजे मी फंक्शन साठी जास्त घेत असते असं तेवढंच एक दिवसासाठी चांगलं. आणि घरी काय तिनं. टी शर्ट वगैरेच घालते कारण दुसरं काय बाकीच दुसरं घालत म्हणजे तिला आवडत नाही घालायला असं. एकदम तिला असं हे पाहिजे स्मूथ. त आणि असं टोचू नये तिला असं.
अच्छा म्हणजे साधे कपडे तिला आवडतात घालण्यासाठी.
हा हो,
अच्छा. आणि काय घेता मग वेगळं असं फ्रॉक सोडून आणखीन काय असते त्यांच्यासाठी मुलींसाठी दुसरं असं काय? जसं की, घागरा चोली पण असते अ आणखीन.
आता घागरा म्हणा परत लाच्यासारखं ह असत ते हे. नवीन आलेत बघा आता परत.
अच्छा.
हा, तसं.
कशे वाटतात तुम्हाला मग त्यांचे कपडे छान वाटत. तर ती कस काय की, आपले. काही अशे वेगवेगळे असे त्याचे डिझाईन असतात आणि. कल अ रंग पण सुंदर सुंदर असतात ना असे आकर्षक एकदम. बघितलं की, घे घेवुनच टाकावं असं वाटतं त्यांना.
हो, कुठलं पण बघा असं वाटतंय सगळं घ्यावचं.
घ्यावच असं वाटतं. त्याचे खूप छान छान असतात त्याच्यामध्ये मला तर आवडतं जस की अ, ते जीन्सच्या कपड्यामध्ये स्कर्ट असतो लहान मुलींचा अ परत अशी. पॅन्ट असते फुलवाली ती पण छान वाटते अ, त्यांना घालायला किंवा ते ए हे, अ, असते ना काय म्हणतात प्लाजोची पॅन्ट असते त्याच्यावर अशी. अ टॉप असतात. ते पण छान वाटत.
हो ना.
अं. असं दोन पीस, तीन पीस काय म्हणतात की तसे पण असतात वेगवेगळे.
आम्ही आ मधे पण ना एकदा ह्याला गेल- -तो आम्ही नरमालला मग- बहीण वगैरे आलते. सगळेजण असच फिरायला गेलतो तिकडे.
अच्छा.
मग तिथं एवढे छान होते ना? असं म्हणजे मुलींचे कपडे- खूप म्हणजे खूप छान. मी काही घेतलं नाही पण माझ आता एक- ठरलंय. म्हणजे तिथं जायचं आणि तिच्यासाठी कपडे घ्यायचंच.
अच्छा. म्हणजे आत्ता ठरवून टाकलंय. प्लॅन केलाय.
तेव्हा कसं जाऊ दे म्हणून घेतलंच नाही. परत आता घ्याव म्हण -पण जाणार ए आता मी. परत गेले कि मग घ्यायचं तेव्हा.
हं.
पण खूप छान आहेत तिथं.
हं. आणि आत्ता जरी तुम्ही घेऊन ठेवला की ते मुलं कशी लवकर- मोठे होत असतात ना? पटपटपट ते घातले तर बरं. ते कपडे ठेवूनच तसे राहतात मग. कारण उंची वाढत राहते लव- -कर मुलांची.
हम. उंची पण आहे वाढते. परत त्यांना ठेवून टाकलं की परत येत पण नाही त्यांना ते.
हा. तेच ना. ते त्यांना बसत पण नाही. त्याच्यामुळे आणलं क नाही की त्यांना ते घालत- राहायच. आपण म्हणतो की ब चला ठेवूया. एखाद्या कार्यक्रमासाठी घालूया त्यांना. पण ते तसं होत नाही. ते नंतर कपडे बसत नाही एक तर मंग.
अ जीन्स खाली आणि शॉर्ट मध्ये वर टी शर्ट होतं. खूप छान होतं ते. मला तेच खूप आवडलेलं तिथं. आणि महाग खूप आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे ना तिथं?
हां. हां. हां.
हम्म.
मुलांच्या ह्याच्यामधे काय अस जास्त काय वेगळ?
मुलांचं कुठं मी बघितलं नाही. मुलगीच आहे ना? मग मुलींचच बघायचं जास्त. मुलांच- काय पॅन्ट आणि टी शर्ट झाले की, हे आपलं शर्ट झालं की झालं. मग त्यांचं काय नाहीच तेवढे.
नाही मुलांच्या कपड्यामध्ये पण बघायला गेले ना तर खूपच छान छान असतात. जसं की अ- छोटे छोटे शर्ट, एकाच कलर चे शर्टस पण भेटतील तुम्हाला. आणि टी शर्ट पण भेटतील. मग त्याला बाजू पण असतात. विदाउट बाजूचे पण असतात. आणि खूप सुंदर वाटतात. म काही काहिला जॅकेट पण असतात. जॅकेटचे पण खूप छान दिसतात. हम्म. हां. ते स्लीवलेस छोटी छोटी लहान मुलं असतात ना? त्यांना खूप सुंदर दिसतात ते कपडे.
हो.
अ असे एका कलरमध्ये किंवा एकसारख्या शर्टचा थोडाफार कलर आणि - त्या चड्डीचा पण एकसारखा कलर असला ना की ते अं छान वाटतात. अं पण मुलांना कसं आता मोठ्यापणी पॅन्टच घालायच्या असतात ना? त्याच्यामुळे ते लहान असताना त्यांनी मला वाटतं-
जास्त असतयं ते.
हा त्यांना कसं, उलट आपण ते घातलं पाहिजे जास्त करून.
हूं. आजून काय म्हणताय म?
काही नाही वाहाणी देतात. ते मुलांच्या ह्याच्यामध्ये हे पण असतं बघा शेरवानी टाईप. पण असतात छोटे छोटे.
हो हो ते छान दिसते ते हो.
शेरवाणी असते त्याला छोटीशी ओढणी असते आणि ते असं एक दोन वर्षाच्या मुलांना, तीन वर्षाच्या मुलांना खूप छान वाटतं ते घातलं की. कारण ती खूप छोटी छोटी असतात ना, त्याच्यामुळे ती खूप सुंदर वाटतात. तशे कपडे त्यांना
माझ्या पण बहिणीच्या मुलाला घालतात. त्याची तब्येत पण म्हणजे चांगलं आहे ना, असं घट्ट एकदम. मग आणि तेनं पण आता तीन वर्षांचा आहे. म्हणजे खूप छान दिसत्यात ते त्याला, ते कपडे घातलं की असं.
हा आणि छान वाटतं. ते म्हणजे सगळे एखादा कुठला उत्सव असेल. किंवा घरात काहीतरी वेगळा कार्यक्रम असेल तर. ते कपडे घातले ना, तर मुलं खूप अशी अशी गोजरवाणी दिसतात.
हो ना. खूप छान दिसत्यात लेकरांना ते.
हं. आणि तन मुलींच्या ह्याच्यामध्ये आता ते छोट्या मुलींना असं तयारच साडी भेट ते बघा, एकदम तयारवाली मी बघित
हो हो. काष्टाचच ना?
हा कासोटा टाईपची तयारच साडी असते. अ तयार करून घातली नसते, तिला फक्त. तर जसं आपण कपडे घालतो, ड्रेस घालतो तसं ते घालायचं असतं वाटतं.
हा हा.
हा त्या नुसार ते त्याला, ते पूर्ण शि शिवणच असतात. ते निर्या वगैरे म्हणा, काय ते कासोटा वगैरे पूर्ण असतात आणि त्याला चैन वगैरे काहीतरी लावलेली असते.
हो बघितली मी पण.
हा. ते पण छान वाट
छान दिसतंय हो.
जसं की, कुठल्या शाळेचा कार्यक्रम असतो ना?
हां. तेव्हा पण चालतंय.
हा त्यावेेळेस घालायला, ते छान वाटतात मुलींना.
हम्म.
त्याच्यामध्ये पण ते वास्तवात दिसतात.
खूप वेगवेगळे सगळ्या प्रकारचे आले त्यात.
हां. तुम्हांला काय आवडतं तरी? जास्त करून घालण्यासाठी असं कुठल्या घास कापायचेत त्यांनी? काय?
मी घरी काय म्हणजे अस ड्रेसेच वापरते. आसं म्हणजे टी शर्ट, पॅन्ट वगैरे काय चालत नाही.
अच्छा.
कुदेय साडी? साडी तर नाही जास्त पण ड्रेस.
अच्छा.
साडी काय म्हणजे असं लग्न म्हणा कुठला फंक्शन असलं की साडी
हां ते कसं बाहेर जाताना बरं पडतंय कारण घरात आपण रोजचं काम करणार म्हणल्यानंतर ते साडी नेसून करायला होतच नाही हां. मला असं बघायला गेलं तर घरामध्ये घालण्यासाठी जे आपल्याला ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी योग्य असं हे वाटेल त्याच्यामध्ये मला अस टी शर्ट आणि पॅन्ट लोअर तेच घालायला आवडतं. हा कसं ते थोडसं अस ढगळ पण असावं आणि रोज तर आपण ऑफिसला वगैरे जाताना किंवा हे करताना कपडे असतात ते जरासे व्यवस्थित फिटिंगचेच असतात ना! पण ड्रेस वैगेरे म्हणा पण घरामध्ये कसं थोडसं असं ढगळ असलेला शर्ट घातला किंवा पॅन्ट अशी घातली लोअर घातली ना जरासं मोक ळ पण वाटत आणि हां आणि ते फील पण होत अस व्यवस्थित चांगलं पण तसे कपडे घरात आत घालायला आवड तात आणि मी तेच घालते. टी शर्ट आणि लोअरच घालते घरामध्ये बाहेर जाताना मग ड्रेस वैगेरा घालायच साडी मग कधीतरी घालायची साडी घालायचं म्हणलं की त्याला खूप दोन तास, हां ते त्याला दोन तीन तास अदोगरच आवरून बसायला लागतंय.
हां.
आणि मग ते घालावं लागतंय. हां तरी पण असं वाटतं की बाबा कुठला जरी सण आला वगैरे तर त्यावेेळेस साडी नेसावी. आणि हे कार कारण सगळ्या कस तयार होऊन बसलेल्या असतात साड्याबिड्या खूप छान छान नेसलेल्या असतात सगळ्यांनी. ते बघून वाटतं की चला बाबा आपण पण नेसूया हे करूया पण कसं होतंय कधी कधी सवय पण नसते ना जास्त मग ते नेसायला पण वेळ लागतोय नेसून मग ते आवरून मग दुसरी कामं करायची म्हणलं की ते होत नाही.
होत नाही, आणि पहिला काय करायचं माहितीये का ते साडी म्हणजे नेसण्याआधी पहिला पिनअप करून ठेवायचं म्हणजे एकदम सोपं पडते बघा परत.
अच्छा ते येतच नाही ते मला कसं करायचं म्हणते, मी काय करते अ कधीतरी व्हिडिओ लावते हेच्यावर युट्यूबवर आणि ते याच्यामध्ये कसं कसं नेसले त्या पद्धतीने नेसते.
नाही पहिला तुम्ही पिनअप जर केला ना, एकदम असं चोपून चांगलं बसते मी तर तसच करते. पाच मिनिटात साडी नेसून माग
हां! कसं कसं करायचं असतंय मग ते? पण कळायला तर पाहिजे. की अदोगर की कुठं पिनअप करायचं काय ते कळतच नाही ना कुठली बाजू कुठं येणार आहे ते.
पहिला आपण लावून बघायचं कुठलं बाजू येतंय वर पदरला हां मग तस करायचं मग आपण आता साईड पिन सोडताना ते सगळं सोडत नाही का हातान पिनअप करत नाही का त्यावेेळेस काय कराय च सगळ सुरुवात करायचं तिथन मग पिन लावत यायचं खाली.
अच्छा! अच्छा! म्हणजे पदराला अदोगरच व्यवस्थित सेट करून घेऊन त्याला पिन लावून ठेवायची.
हां पिन लावायचं फक्त पधरलाच तेवढं.
अच्छा हा पदराला लावून ठेवायची. म्हणजे कारण कधी कोण नसेल आपल्या बाजूला. तर ते साईट पिन करता येन खूप, हा ते मेन असते. बरोबर आहे बरोबर आहे.
ते झाल की बघा. तुम्ही एकदा ट्राय पण करा बघा तुम्ही. अस एकदम हाताान चोपवायच त्याला चांगल अस.
ह अच्छा, हा दाबून व्यवस्थित.
हा आणि, पिन लावत यायच आपल्याला जेवढ लागत तेवढ. दोन पीन लावल कि, हो ना खुप छान. मी तर तसच करते. कारण मला शिकवलेत ना. म्हणजे मी पार्लर केले. पूर्ण काही केल नाही. तेवढच बेसिक झालय माझ. हा, मी तेव्हा शिकले.
आणि त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा पदराला करायला सांगतात. आणि काय करायच असत अदोगरच मग.
ते पदरच एकच करायच. नंतर न कस एकदम म्हणजे सोपच आहे कि ते पु पुढच सगळ.
हा पण ते निर्या वगैरे पण कधी कधी येत नाहीत ना व्यवस्थित.
हा ते निर्याच काही नाही ना. नि मी निर्याच कस करून ठेवत नाही. फक्त पदरच तेवढच करते. मग पुढच मी बरोबर करते ते. जमत. हम्म
हा तेच तेच म्हटल की कस करतात काय माहित. मला तर तर तुम्ही आज पहिल्यांद सांगितल मला पहिल्यांदा माहित झाल की ते पिन‌अप पहिल करायच असते. इथ ना पुढ मी नेसताना मी ते करेन मग. म्हणजे मला लवकर नेसून होईल ना. कारण मला नव्हत माहित की आस असत ते.
ते पदरच एकच मेन आहे. खालच काय म्हणजे अस लगेच येते ते निऱ्या.